हॅलो.
हॅलो हा बोला ना.
हा बोला की हा आणि काय म्हणताय? हॅलो.
हॅलो.
हा काय म्हणताय म्हंटलं.
काय नाही काय नाही हा.
मग तुम्ही घरीच असताय काय?
हो मी घरीच असते.
हा हा.
हम्म.
आणि तुम्हाला कुठली वेगळी रेसिपी वगैरे माहित आहे का?
आमच्याकडे आता व्हेज नॉन व्हेज दोन्ही चालतं.
होय काय हा.
पोळी करता का?
हो हो प्रत्येक सणाला करतात आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीच असते.
हो ना आमच्याकडे पण तेच असतं.
होय होय पुरणपोळी असते प्रत्येक सणाला पुरणपोळी असते.
हम्म.
हा. आणि तुमच्याकडे सगळे तुमच्याकडे पण सगळे सण असतात का हो?
हम्म.
तुम्ही सगळे सण साजरे करताय?
हो हो सगळे आपले मराठी सण सगळे.
सगळे साजरे करताय काय?
हम्म.
होय होय. सणाचे दिवसच खूप छान असतात ना.
पाऊस पडला की चालू होतात ना.
होय होय आता बैलपोळा तुमच्याकडे कोणता असतोय?
हम्म.
महाराष्ट्र याच असतोय की कर्नाटकी असतोय?
हम्म म्हणजे?
अ दोन बेंदूर असतात ना महाराष्ट्र बेंदूर आणि कर्नाटक बेंदूर असं.
नाही माहित मला मण महाराष्ट्रच करतो आम्ही.
हा करताय काय हा हा बरं बर त्यानंतर आमच्याकडे पण महाराष्ट्राचाच बेंदूर करतात. आमच्या गावाकडे कर्नाटक बेंदूर करतात.
हा हा हा.
अ इकडे महाराष्ट्र बेंदुरच करतात.
हम्म.
हो गावाकडे छान आहे आमचं सगळं. म्हणजे असं आमच्या गावाकडे असं असं एक मोठं डोंगर आहे, त्या डोंगराच्या वर देवी च मंदिर आहे. मग आम्ही आता श्रावण महिन्यात वगैरे काय करतोय सगळीजण जेवण वगैरे करून घेतोय आणि जातोय तिथं. अ चालत जायला लागतय असं पूर्ण वर डोंगराच्या वर असं टोकाला मंदिर आहे.
हम्म ह ह ह.
तिथ जाऊन जेवण वगैरे करून थोडा वेळ बसून मग संध्याकाळच्या वेळी परत येतोय, छान वाटतंय अस सगळी मिळून जायला सगळे मिळून जेवण करायला. मग सगळी मिळून असं बसून जेवतोय. मग फोटो वगैरे काढून घेतोय छान छान मग येतोय घरी संध्याकाळच्या वेळेस.
हम्म.
ह तुमच्याकडें असं फिरण्यासाठी काय आहे तिकड?
हा ना आमच्याकडे ना आमच्याकडे इकडे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरय.
हा हा.
मंदिर आहे माहि माहिती ना.
होय काय, त्र्यंबकेश्वर हा माहितय माहितय. छान आहे म्हणतात, बघण्यासारखं आहे, असं म्हणतात. मग तुम्ही कधी गेलाय?
हो आम्ही कायमच जातो.
होय काय हा म्हणजे तुमच्यापासून जवळ आहे का ते?
हा म्हण तरी पण दीड तास लागतो.
होय काय हा हा. हां आणि ते राम मंदिर आहे ते?
अं राम मंदिर त्याला एक तास लागतो.
होय काय हा हा मग जातय तुम्ही कधीतरी?
हो ह असच जातो वर्षा
हा हा.
हम्म तुम्हाला म्हणजे आम्हाला रा आधी दीड दीड पावणे दोन तास त्र्यंबकेश्वरला जाण्यास लाग
होय काय हा हा एक दोनच मिनटं थांबा हा. काय म्हटलं? ते पैसे होते सकाळी
हॅलो!
नाही माझ्याकडे पण नाही होते सकाळीच नानाला घेऊन गेला नव्ह. संध्याकाळी काढून आणतो म्हटल्याली कधी नाही ते विचारायला आलेला. म जे मागायच ते सेव मागयला गेलं दुकानला जाऊन आले मग त त्यांच्या म्हव संध्याकाळी येनायिक.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
जाला आम सगळ जाता य का आहे का
हॅलो
हॅलो
ह दुसर बाहेर बोलत होता का तुम्ही?
हो हो ते आमचे शेजारी आले होते हां बोला की आणि मग तुम्ही जाताय कधीतरी वेळ मिळाला त्या आमच्याकडे आम्ही तर कोल्हापूरच्या भागात राहतोय आमच्याकडे ते आंबाबाईचं मंदिर आहे जो प्रतिबाचं मंदिर. त्याच्यानंतर रंकाळा आहे शाहू शाहू पॅलेस आहे. म्हणजे ते.
आम्ही आलो होतो ना आम्ही सगळे हम्म हम्म
हे सगळं फिरून गेलाय का तुम्ही?
हा आता रवि जानेवारी मध्ये येऊन गेलो मी
होय काय हा हा छान आहे ना इकडे पण तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन?
मग छान वाटलं ना तुम्ही नाही आल्या का घरी आमचा
अ नाही नाही नाही तिकडे नाही कधी आलो आम्ही ते कस आता बाळ लहान असल्यामुळे कुठं जायला लांब जायला चालत नाही ना अ त्याला प्रवास वगैरे तेवढा होत नाही त्याच्यामुळे इथं आजूबाजूला तेवढंच जातो ते आता जर मोठा झाला की मग यावं म्हणां लागलोय. होय
बाकी.
आणि काय मग आणि काय म्हणताय. बाकी काय नाही बघा आणि काय. आम्ही कोकणात गेलेलो एक दोन वेळा. अ त्याच्यानंतर शिर्डीला त्याच्यानंतर तिथे आहे की अ शनी शिंगणापूर. अ त्याच्यानंतर रंजणगावच गणपती असं एकदा गेलतो तिकडं आणि दोन वेळा इकडे कोकणात जाऊन आलो कोकणात पण छान आहे ना ओ फिरण्यासारखं सगळं. मग कोकण.
हो हो आम्ही आम्ही जेव्हा हम्म हम्म.
हो ते पण छान आहे बघा कोकणात पण फिरण्यासारखं छान आहे आम्ही कसं मैत्रिण्या मैत्रिण्या वगेरे गेलेलो. त्याच्यानंतर शाळेमध्ये असताना ट्रिपला वगैरे गेलेलो तिकड छान आहे समुद्र मुद्र ती शांतता ते पाणी ती नारळाची बाग वगैरे सगळं मस्त बघण्यासारखं आहे सुंदर आहे तिकड कोकणामध्ये
तुम्ही कुठं आलेला कोकणामध्ये?
हॅलो, गणपती पुळेे गणपती पुळे बघायला
हो हा ते पण छान आहे गणपतीपुळे पण छान आहे तो बीज पण मोठा आहे‌. गणपतीपुळ्या जवळचा हॅलो.
ते सगळं फिरलो आम्ही
हम्म.
हॅलो.
हा बोला की, हा बोला की आवाज ऐकू याय लागला.
गणपतीपुळे हे सगळं पाहिलं.
हा ते पण छान आहे बघण्यासारखं. कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणच छान आहे आणि बघण्यासारखं आहे. कोकणात कुठं पण जावा तुम्ही मस्त का आहे सगळं फिरण्यासारखं आहे.
बाकी काय?
हॅलो. पाठी माग काहीतरी आवाज यायला लागलाय त्याच्यामुळे मग तुमचं बोलणं मला ऐकू येई ना.
हा का मला येतोय आवाज, तुम्हाला नाही येत का?
हा पण असा क्लिअर आवाज ऐकू यायला नाही तुमचा. ते बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम असलेला.
हो आता कसा येतो, आता येतोय का व्यवस्थित?
हा आता याय लागला बघा म्हणजे तुम्ही असं वेगळी तिकडे गेल्यावर तिकडं रेंज येत नाही काय?
हा असं थोडंस चालत गेली ना आजूबाजूला की लगेच रेंज जाते.
हा हा त्याच्यामुळ ते कट, कट व्हायला लागले मग एकाच ठिकाणी बसला ना मग व्यवस्थित या लागलंय.
हो टाकल आहे की
हॅलो.
अहो म्हटल थोडं इकडे, तिकडे जातं ना माणूस काम बघायला.
हा हा त्याच्यामुळ मग तस होता येते भौवतेक होय, होय आणि आता जरा पावसाळ्यात रेंजचा प्रॉब्लेम येतोयच.
नाही पाऊस नाही काय नाही रेंज चा प्रॉब्लेम
होय, होय.
तुमच्याकडे कसा पाऊस होतो चांगला होतो का?
पाऊस आहे भरपूर पडतो आमच्याकडे पण म्हणजे तेवढा पण काय नाही हे पण पडतोय. बऱ्या पैकी पडतोय.
होन, होन.
हा, आता कसं दहा मिनटं व्हायला आलेत मी काय करते मला माझ्या मैत्रिणीचा फोन येत आहे
हो मला पण एक कॉल येतोय मी पण तो हा हा मला पण एक कॉल येतोय मी पण कॉल येतोय तो घेते.